हॅलो काय चाललय
कशी आहेस तू
मी मस्त तुझ काय चाललंय कसाये.
त!
होय.
होय कसा चाललाय तुझा अभ्यास.
चांगला चाललाय बघ, अभ्यासच करू वाटत नाही.
का?
परीक्षा आलीत त असं. असं वाटतं की येईल का नाही परीक्षेत लिहिता वगैरे
हूं फोन वर तुम्हाला नोट पान नोट्स पाठवत्यात की नाय. कॉलेज
पाठवतेेत सगळं देतेत, पण भीती वाटते काय माहित. म्हणजे लिहिता येईल का नाय म्हणजे जेवढं केलं तेवढं ईल का नाही असं. बाकी तुझी परीक्षा झाली.
नाय अजून माझी म्हणजे अजून टाइम आहे, माझ्या परीक्षेला तेच आता अजून आठवडा आहे अभ्यास करत होतो, फोन बघून बघून डोळ दुखाया लागल्यामुळ बंद केला आता.
होय. का माझे पण डोळे दुख पण आता काय करायचं. फोन शिवाय तर म्हणजे काय फोन वर सगळं असते मग काय आपण करू शकत नाही ना थोडस मग काळजी घे ची!
होय आता तसच, आता काय पर्याय नाही सगळ ऑनलाइन झाल्यामुळे.
हूं!
ता फोन शिवाय अवघड आहे राहण मंजे असं अ सगळीकड फोन लागतोय, जिकडं जाल तिकड फोन लागतोय.
म्हणजे तेच आजच्या आधुनिक जगात जास्तच म्हणजे महत्त्वाचा भाग झालाय फोन.
होय ते तर आहेच की. फोन शिवाय आता काय काहीच नाही.
अरे हूं लहान तसून मोठ्यापर्यंत सगळीच फोन वापरत्यात, आता तर म्हातारी माणसं पण अ म्हणजे नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात, जे माहित नाही ते. शिकत्यात हूं!
तुला माहित हे का फोनच, फोनच जस जसं म्हणजे चांगलं पण नाही वाईट
पण चांगलेच आहेत ना जास्त करून पूर्वी बघना कसं व्हायचं म्हणजे एखाद्याशी बोलण्यासाठी पत्र पाठवावं लागायचं नंतर ते पत्र ते लोक वाचणार त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच उत्तर देत आपल्याला पत्र लिहिणार मग त्याच प्रतीक्षेत आपण बसायचं का म्हणजे किती वेळ निघून जायचं बघणार जर एकाने महिना महिना लागायचा आधी पण आता तसं नाही आपण शेप सेकंदात फोनमुळे म्हणजे कस अ कुणाबरोबर पण बोलू शकतो नंतर वेळ आणि मेहनत दोन्ही पण वाचतेच की आता
प्रसार माध्यमांमुळे म्हणजे ही स्पीड ना माहिती इकडचं तिकडं प्रसार करत म्हणजे फोन एवढा आहे म्हणा फायदा पण जस चांगलं पण आहे तस वाईट पण आहे बघ की आता सोशल मीडिया परत गेम आहेत वेगवेगळ्या परत त्याच्यामुळे वेळ वाया जातो माणसांचा लय जाण वेळ वाया घालवतात आता अशी बघितली आहेस का पिढी कशी?
अरे पण तुला माहितय का वेळ वाया नाही जात. गेम खेळून आणि हे करून पण पैसे कमवता येते आता ही काही काही लोकांना माहित नसते.
तुला माहितय म्हणजे सतत फोन वापरला का नाही आपण कि एकाग्रता म्हणजे राहत नाही म्हणजे कमी होऊन जाते परत पाक म्हणजे कशावर आपण एकाग्रता म्हणजे वेगवेगळीकडे आपण डायव्हर्ड होणार म्हणजे वेगवेगळीकडे आपलं मानव
लक्ष जात ही बरोबरच आहे की पण त्याच्याशिवाय तर आता काय? होऊ शकत नाही अस झालंय मग पण सर्वात जास्त उपयोग संपर्क म्हणजे साधण्यासाठीच वापरला जातो म्हणून तर मग कायम अ चोवीस चौवीस तास फोन आपल्या पाशी लागतो. मग आपण त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही ना. काय काळजी घेऊ शकतो?
अरे ती आता तर मी एवढस वेळ बघितलं स्क्रीन जास्त वेळ बघितली का नाही डोळ दुखायला लागते ती म्हणताना परत डोकं दुखतय माथा दुखतोय सगळं फोन जास्त वेळ बघितला की ही पण होतंयच. आता काय अभ्यास करताना बघायच लागतो.
हम्म बरोबर आहे.
मध्ये गेलेलो डॉक्टरकडे का त्यांनी सांगितलंय जरा कमी बघा फोन आणि चष्मा दिला आहे.
होय झिरो नंबरचा दिला असेल ना?
फोन बघताना म्हणजे हा वापरा म्हणजे स्क्रीनचा पुढं गेला का नाही किंवा वापरा म्हणून सांगितले. त्यांनी
होय. अ तुला माहिते का आधी बघ ना आधीच्या माणसाचं कसं हुतं एकमेकांना बघता पण येत नाय पण आजच तसं हाय का नाय मी तुला कॉल केल्यानंतर मी तुला असे असं सेकंदात कॉल लावला की मी तुझ्या बरोबर व्हिडिओ कॉल वर बोलू शकते.
ते आहेच की होय तुला माहितेय आता तर मला असं व्यसन लागल्या गत झालय फोनच मलाच काय सगळ्यासणीस झालय रात्री झोपताना फोन बघाय लागतुय सकाळी उठल्यावर दुपारचा
बरबर आरे आता तर मा ती सारखंन म्हणजे आपल्याला कस बघ शाळेत हे मिळायचं, आजकालच्या पोरांना तर प्रोजेक्ट अ पाठगृह ही सगळं फोन व म्हणजे फोनच मदत करतोय सगळं आपल्याला कसं शोधायला लागायचं नंतर प्रोजेक्ट विचार कराय लागायचा प्रोजेक्ट बनवताना, एखादा पाठगृह लिहताना पण किती आपण शोधून लिहयचो पुस्तकात, पण आजच्या मुलांच तसं नाही बघ ना.
ते आहेच. ते म्हणजे त्यांना पण आता आपण काय बोलू शक नाय की असं फोन जास्त बघते ते कारण, ते आजची गरजच हायर ग फोन बघायची मजी गरजेचंच हाये. तेज्याव त्यांच सगळ ये म्हणल बघणार तिच आता काय सगळ डिजिटल होत चाललंय. त्यामुळं काय आणि तुला माहितीये त्याचं तस, फायदा पण चांगला आय ती पण, वाईट पण आहे तस म्हणजे पोरं ग्राउंडचा गेम विसरली ती सगळं म्हजे कळलं का?
हूं बरोबर आय म्हणजे शारीरिक दृष्ट्या काही
कमकुवत आहे ते आत्ता आत्ताच्या आत्ताची लई शारे दृष्ट्या कम कमकुवत आहे ती परत ग्राउंड वरच गेम लय जण विसरल्याती मैदानी खेळच, कोण खेळत नाय
हूं बरोबर
हूं मैदानी खेळ पयलं किती चांगलं, चांगलं व्हूयाचं मी तुला माहितेये मी पयला उठलो कनाय की आंघोळ करायचा आवरायचो. अन डायरेक्ट बॅटबॉल खेळाय जायाचो परत ती झालं कि पाऊस जरा
गोरीे खेळायचो. लगोरी खेळायला जायच हो
मग पाऊस जरा पडला की हुसकेन खेळायचो परत, मग हुसके खेळताना पण लई मज्जा यायची.
आम्ही हे पण खेळायचो अब्बा डब्बा एक स्प्रेस म्हणून एक होतं ते पण खेळायचो.
होय!
हो!
अन आता काय तसलं गेमच बघत म्हणजे बघायला भेटत नायति पयलं आम्ही आयऱ्यान खेळायचो, गट्ट्यान खेळायचो, परत इट्टी दांडू खेळायचो, आता तसल्या गेम कोणच खेळत नाय म्हणजी सगळे आता फोन मध्येच असत्याती आता नवीन नवीन गेम आल्या त्या पब्जी फ्री फायर असल्यातच पोर लई आये ती आता
हूं आता बघ ना आजकाल फोनमुळे कसं ऑनलाईन व्यवहार सोपा झालाय, नंतर पै म्हणजे पैसे पाटवणे बिल भरणे, नंतर अजून काय बरं मोबाईलचा रिचार्ज, पण आता करता येतोय आधी कशे माणस दु दुकानं असायची दुकानात जा म्हणजे आता फक्त माणसं किराणा माल, आणि हे आणि ते त्यासाठी दुकानात, जात्यात आधी तर फोनचा रिचार्ज मारण्यासाठी पण दुकानात. जावं लागायचं पण आता तसं आहे का बघ की? घरातूनच घर बसल्याचं सगळं होतय, ऑनलाईन व्यवहार करता येतोय, तुला जस सांगितलं मी आ त विजेचं बिल पण मारे घरणं भरता येते म्हणजे किती, अ प्रगती म्हणजे झाली आहे ना. टक्नलॉज टेक्नॉलॉजीच्या दुनियेत
पण प्रगती बरोबर काय काही वाईट पण आहेत की म्हणजे माणसांची गोपनीय माहिती लिक होती. म्हणजे बघितलंच ना तुला माहितीच असेल न्यूज व्यूज येत्यात्या. पैश माणसांचं डिजिटल जात तेति
अरे इथं तर आहे ना मागच्याच वेळेस ते काका एक राहतात. ते त्यांचे ऑटो ऑटोपे चालो होता म्हणजे आता ती त्यांचीच चूक होती म्हणा. पण तरी पण काय काय अजून माणसं ते त्याच्याबद्दल अवेअर नाहीत कि काय म्हणजे असं काय करू शकतो म्हणजे ऑटोपे सुरू होता आणि त्यांचे चार लाख गेले.
आईशपथ मग आता काय करायच, आ तुला माहित आहे लय जनांचे पैसे म्हणजे ऑनलाईन लय फ्रॉड होतेय. तेवढं चांगल हाय क नाही सोप्पा आहे तेवढं म्हणजे काय काय फ्रॉड म्हणजे सिक्युरिटी पण पाहिजे वाढली पाहिजे. अजून
हम्म बरोबर आहे.
आणि आता तर आपण म्हणतो खरं पण बघ ना आपण तर मनोरंजनासाठी वापरतोच की गाणी ऐकण्याला तर बातमी आता तर बातम्या आधी कशी माणसं टीव्हीवर एकत्र गोळा व्हायची टीव्ही वरती बातम्या वगैरे बघायला, पण आता तसं नाही फोनवरच आता तर चित्रपट गृहात पण कोण जात नाही सगळं फोनवरच मिळून जात एक दोन आठवडे गेले की की फोन वर चित्रपट येतो मग असं कोण बाहेर जायला मागतच नाही सारखं फोन फोनच्याच दुनियेत.
ते झालंय फोन मुळ आता सगळं सोप पण झालंय. लाईफ माणसांची चेंज झाली या पूर्ण फोन मुळ, आजच्या हिकडच्या तिकड बातमी लगेत पुचतिया. काय झालं की सेकंदात
अरे माणसं जप चि उटायला मागणं झालीत
होय. तास तास वेळ घालवतेती काय काय जण, तुला माहिती आहे ही चांगली सवय नाही एवढा वेळ फोन वर घालवणं.
हम्म आपल्यासारखं आहे का सांग.
आता आपणच किती वेळ फोन बघतोय ती आधी स्क्रीन टाइम बघ तुझा मग ठरव.
हो हो ठीक आहे बघेन, चालतयं मग
चाल कमी बघ जरा फोन
माझे नाही तुझे डोळे दुखतेत तू कमी बघ
व्हय बरबर ठेवू का.
हा